हॅलो
बेत ठीक नाही का
अ नाही नाही नाही आहे आहे झालं जेवण वगैरे
हो लगेचे नऊ सव्वणव लाच
होय का
हम्म
चालेल हो हो झालं
बाळ झोपल.
नाही बाळ आहे जागे अजून
सगळ्यांना झोपून झोपतो का
हा अ नाही आहेत कि तला
अच्छा अच्छा
कोणत्या टॉपिक वर बोलाल?
तुम्ही, कोणत्या पण बोला काही हरकत नाही.
अह आता, पर्यटन ठिकाण वगैरे तुमच्या इकडे कोणत आहे का?
हो, आहे ना. आमच्याकडे चिखलदरा म्हणून आहे.
हा
स्टेशन
हा
तसं आपलं पाचगणी आहे. ना पाच गणी तस आहे ते
होय का,
हा
हा हा ह ह पाच म्हणजे काय असतं एक्झेक्ट तिथे?
हा म्हणजे तस पाच गणीला कधी गेले का तुम्ही?
नाही.
हा तर टेबललँड सारखं हिल स्टेशन ना थंड हव्याचं ठिकाण आहे
थंड हवेचे का हा म्हणजे महाबळेश्वर सारखं,
हा महाबळेश्वर
हा हा हा हा तस म्हणजे तुम इथून किती लांब वगैरे आहे काय?
माझ्या इथून एकशे तीस किलोमीटर.
एकशे तीस हम्म बापरे भरपूर लांबा आहे की. ह ह
हा किंवा आपलं हे म्हणजे ते नाही का कोणत कोल्हापूर जिल्ह्यात खाली पण एक थंड ठिकाण आहे तिकड ते
पन्हाळा गड
पन्नाळगड पन्नाळगड एवढ्या हाईट वर नाही आहे.
हा
पण हे थोड हाईट वरती हाय.
होय का,
थ्रलिंग थ्रलिंग गेम्स आहेत
हा,
जसं कि ते म्हणजे स्विंग नसत का ते जे या
स्विमिंगच का?
नाही ते मोठा अस दोर बांधलेला आहे दोन दोन कठळे ओलांडून जात. स्थापन ते
होय का.
पूर्ण तो मोठा झोका, स्कायवॉक
हा हा हा ह ते आता ह्याच्यावरती पण अ नाही का गणपती पोळ्याला ते कोणते आरेवारी बीच वगैरे नाही का.
हा हा
हा तिथं पण आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो. ना मग तिथे आता नवीनच झाले आरे वारे बीच म्हणून छान आहे तिथं म्हणजे अ सपाट आहे एकदम म्हणजे गणपती पोळ्यात कसा आहे. गणपतीपुळ्यात तुम्ही बघितलं
नाही मी गणपतीपुळेला नाही गेलो मी.
हा मग गणपतीपुल्याच्या ते ते असं दोन तीन स्पॉट आहेत की आरेवारे बीच, गणपतीपुळे. आणि अजूनही काय जहाजांचं काहीतरी तिथे म्हणजे आजी असे थोडी मोठी जहाज आहे तिथे म्हणजे आल आणि ते तुटल्या वगैरे असं काहीतरी झालं पण एवढी मोठी आहे ती एवढी मोठी आहे की काही बोलायलाच नको तुटलेली व वगैरे नि निमाणेबा भागतीचा झालेला आहे आणि तिथं असे हा म्हणजे ते पर्यटन स्थळ केलंय त्यांनी पण खूप छान आहे ते म्हणजे जहाज वगैरे त्याचे आवजार वगैरे अस नाही काय म्हणायचं त्याला इंधन पा वगैरे नाही का त्या त्या खूप मोठ्या मोठ्या आहेत अशो आणि मग त्यांनी ते पर्यटन स्थळ केलंय पण तिथ कठाडा वगैरे ते ह्याचा नसतो का समुद्राच्या लघ लग कठाड वगैरे मोठे मोठे कठाडे असतात हा तसं ते मोठे मोठे कठ्ठे आहेत मग त्याच्यावरून फक्त बघायला भेटतं जवळ जास्त जाताना येते पण खूप छान आहेत ज वगैरे म्हणजे प्रत्यक्षात आपण हे जास्त कसं बघितलेलं नसत जज वगैरे हा मग ते असे आपल्याला. जहाजात बसलो आहे ना पण एवढ्या मोठ्या नाही म्हणजे ती खूप. मोठे होते जज हा ते एवढं मला माहि. नाही म्हणजे काय होतं ते माहित नाही पण ते झाज मुडके झाज असं काहीतरी होत त्याच नाव मग ती जाणार. रिर्न आम्ही जेव्हा गेलोतो ना. खूप वर्ष झालं त्या ते झाज अडकून राहिले होते म्हणजे त्याचं लोखंड वगैरे एवढं मोठ. ठ मोठ होत की त्याला साखळीनं बांधून वगैरे ठेवलं होत झाज वाहून वगैरे जाईल म्हणून. पावसाचे वगैरे मग ते रिटर्नेणार होते आम्ही जायच्या आधी. आणि मग त्यावेळेस आम्ही फक्त. तेच्यासं व्हिजिट करायला गेलो होतो तेिथं मग ते तेव्हा ती झाज बघितली होती खूप मोठे आहे जहाज म्हणजे मी जहाज बघितलेत की असे छोट्या छोट्या असतात ना तेवढ्या बघितलेत. पण एवढी मोठीच हा का हा मग ती बोट असेल बोट. हा मला काही एवढं माहित नाही मग ती खूप मोठी होते म्हणजे मी कधी बघित. घलेली नव्हती असं.
ह.
म्हणजे अशा पद्धतीत असते वगैरे ते पॅसेंजर वगैरे नसतात का असतात त्याच्यामध्ये आ. बसायला वगैरे हा ते आणि आपण कसं बेसिक. छोटे जहाज असतात त्याच्यात पास सीट्स वगैरे असतात त्याच्यामध्ये मी बसले होते.
तर फेरी बोट जे असते ना ते मोठ ते फेरी बोट आणि एक छोटी बोट.
होय ना हा मला त्याच एवढं माहित नाही पण तेव आहे तिथे एक पर्यट आणि. गणपतपया मध्ये कस आहे. अ समुद्राच्या लोगलगचच असं देवळ आहे त्याचे अ एक श्यामे. फ्रेंड्स लोक गेलो होतो आणि मग. तथ सातलाच आम्ही अस संध्याकाळ वगर बीच वून आून सात वाजता आर. अचानकच म्हणजे एक ते काय म्हणायचं त्याला आता को इन्सिडेंट म्हणजे अचानक हा अचानकच आम्हाला टायमिंग झालं सातच आणि अरती ण छ त्या आ अचानकच भेटली असं आम्हाला माहित नव्हतं की सातला रत्य असते वगैरे वगैरे नाही का आणि मग आम्ही डारे आरतीला वगैरे गेलो आम्ही सात वाजेपर्यंत वेचावतच होतो त्या पाण्यामध्येच होतो आणि मग तिथून आलो आणि आरती वगैरे सुरू झालं खाऊ नको आणि पाणी वगैरे आपल्या आरती वगैरे सुरु झाले आणि आम्ही तेथच होतो मग ते पटकन कपडे वगर चेंज केले वले कपड्यात आत जाऊन देत नाहीत ना मग कश तरी ं के गेलो आत छान वाट आरती वरे त्याच्यानंतर तिथ खिचडी, भात असतो प्रसाद म्हणून संध्याकाळचा सात साडेसात वाजता आणि सकाळ खिचडी, भात असतो हा म्हणजे डाळ वगैरे पण एवढा टेस्टी असतो ना, तुम्हाला असं ते भात खाल्ल आणि त्याच्यासोबत लोणचं देतात. प्रसाद म्हणून. आणि तिथले असं लाडू पण आहेत, म्हणजे आपण फी थोडी भरायची पन्नास अ पन्नास, शंभर रुपये आणि प्रसादाचे असे लाडू वगैरे देतात. पण लाडू एवढा मोठा असतो. बसं खूप मोठा असतो लाडू. आणि ते प्रसाद वगैरे काही फ्रीमध्ये असतो, म्हणजे जे जेवढे लोक तिथ आले ज्यांना खावंस वाटतंय. त्यांनी फ्री मध्ये तेथे येऊन जेवायच. मग तू खिचडी भात आणि हे देतात, लोणचं खूप छान लागतं ते. म्हणजे तुम्हाला त्या तिथं गेल्यानंतर असं खाऊच वाटणार नाही की, बाहेर हॉटेल मध्ये जाऊन जे- वाव वगैरे असं नाही, खूप छान लागतात ते तांदूळ. आणि मग ते आरती वगैरे आम्ही केले, आणि फिरायला वगैरे पण आहे तिथं बसायला वगैरे आम्ही असं पाचच्याच टाइमिंगला पोहोचलो होतो ना. मग आपलं छान होतं तिथं, फिरायला वगैरे पण छान आहे असं.
म्हणजे म्हणजे आपलं ते बीच. पेक्षाही हे मंदिर जास्त हे आहे ना.
मंदिराच महत्व जास्त आहे, बीच ते कस झालं आता मंदिराला अटॅचं असल्यामुळ अ ते म्हणजे जास्त म्हणजे प्रसिद्धी झाली त्याची नाही का, म्हणजे नाव गाजलं मग, गणपतपुळे मग तिथंच बीच असं.
आणि तिथ तेचं समुद्र असं उथळ आहे ना? तर तिथं वाहून जास्त जातात, म्हणजे दरवर्षी पर्यटक
होय होय होय, भीती असते आणि त्या वेळेस कसं होतं, एक्साइटमेंट मध्ये सगळे लोक थोडं थोडं आत जायला बघतात ना. आणि मग अचानक वाढलेल्या लहरी समजत नाही आपल्याला काय मा त्याच ज्ञानच नाही ना म्हणजे माहितीच नसते आपल्याला मग त्याच्यामुळे ते लवकर पटकन लक्षात येत नाही आणि मग त्याच्यानंतर ते लहरी लहरी वगैरे वाढल्या की अचानक ती ओढून नेते आणि त्या क्षणी माणसांना काही करता येत नाही काही चं म्हणजे तिथ असतात वाचवणारे नाही का ते असतात लोक तिथ पण नाही काय करू शकत म्हणजे शेवटी त्यांना पण भीती आहे त्यांच्या जीवाची नाही का ते कसं जेव- -ढं होईल तेवढं प्रयत्न करतात बऱ्यापैकी करतात प्रयत्न पण शकतो नाही ती वाचत. का तर लहरी लहरी एवढ्या मोठ्या असतात ना, पटकन खेचून घेता आत मध्ये मग त्याचा जरा रिस्कीच आहे, मी आम्ही तर जास्त आतच जात नव्हतो आम्ही कडं कडंलाच जास्त आत जायचा विषय यायचा नाही, पण छान आहे तिथं पण छान आहे. विथ आरे वारे बीच आहे. ती ना एकदम प्लेन आहे, आरे वारे बीच वर ना खूप छान म्हणजे जास्त पाणी वगैरे नाही, लाटा जास्त मोठ्या मोठ्या येत नाही त्या म्हणजे कडकला कडकडचं म्हणजे एकदम असं नॉर्मली लाट असते ना, त्या पद्धती मध्ये भरपुर आत जावं लागत तेव्हा, त्या मोठ्या मोठ्या लाट तसचं गणपतपुळा मध्ये कसंय? मोठ्या मोठ्या लाटा कडलाच येतात, म्हणजे भरपूर कडला येतात तसं आरे वारे बीच- -च्या इथे जास्त नसतात, नॉर्मली आणि तिथं आणि एक, दोन किलोमीटर असेल फक्त. मॅप टाकला म्हणजे लगेच समजून जात सापडत पण पटकन. काय असं जास्त वेळ वगैरे नाही जात हा आणि तिथं मग ड्रेस चेंजिंग ला वगैरे छोटे छोटे रूम्स आहेत त्या म्हणजे त्यांनी बनवले त्या लोकानी पाणी तिथं खरडच खा -रटच सत. एक बादली काय तर पन्नास रुपये ला देतात. मग तिथं चेजिंग ला दिलं आणि नाश्ता वगैरे तिथं मॅगीज देतात फक्त पन्नास रुपयाची एक मॅगी वगैरे देणार आपल्याला करून. आणि ते वरून असं ते नाही का छोट स्ला अडकवतात आपल्याला ते स्लाडींग साठी असत म्हणजे हिकडंच टोक टोकातून इकडच्या टोकापर्यंत यायचं अस रस्सीला अडकून काय त्याला म्हणतात मला माहित नाही हा ते ते ते आहे तेथे. हा मग त्याच्यासाठी कस जरा दुपारच तीन च ह्याच्या टाइमिंग मध्ये गेलं ना की छान वाटत. हम्म तिथ पण काहीतरी दोनशे तीनशे रुपये तिकीट घेतात त्याचे. पण ते काय दोन मिनिटात तिथून मग. तर असं हे असतं ना उतरत असत त्याच्या म ते लगेच पोहोचतं तथपर्यंत असं.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
हम्म.
तुम्ही म्हणजे तम्हाला समजा गणपती पुढे आवडलं ठठीा.
हम्म हम्म.
अजून दुसर्या कोणत्या ठिकाणी गेले तुम्ही.
आ्ही ह्याला गेलोतो गोव्याला वगैरे मालवणला असा. दोन तीन गोव्याला मालवणला.
मी आता काही वे झाल ना कॉल कट करून तुम्हाला परत कॉल करतो मग आपण परत हा विषय कंटिन्यू करू.
हा एकच मिनट अजून एकच चार पाच मिनट. हो द्या मग कट कररात.
नाही झाले ना दहा मि चालेत.
दहा मिनिटाच्या व थोडं असावं आपलं म्हणजे. म्हणतो ना ह्याच्यासाठी मला हा हा ठीक आहे ठीके चाले. हा मी करते मी करते माझं होत मग तुमच लागते मला माझं लागणार.
ठीक आहे ठीक.
करते ह ते.